हा, आता माझा
हो हो ताई येतोय आवाज.
हा, झालं का जेवण?
नाही ना अजून नाही नाही नाही, तुमचं झालं जेवण?
नाही माझं व्हायचंय आता करेल थोड्या वेळाने, मुलांना आता त्याला नेऊन सोडनार. तिला आणलं तिची तयारी केली, तिला ट्युशनला नेऊन दे सॉरी तिच्या फ्रेंडचा बर्थडे आहे.
अरे वा! हा का आमच रेग्युलर असतात ना. नऊ, साडेनऊला जेवण होतं.
नाही. माझं जेवण खूप लवकर होतं. पण आता कसं झालंय, ते माझे भासरे ऍडमिट असल्यामुळे कसं सगळं माझ्यावर आलं आहे ना नेणं आणंन त्याच्यामुळे मला लेट होतं. नाही तर आमचा जो रुटीन आहे ना दादा, माझे दोन्ही मुलं सव्वासहाला जेवतात. सव्वा सहा साडे सहा ला संध्याकाळला, हो! ही रुटीनच आहे माझ्या घरची कारण की, तो क्रिकेट वून येतो सव्वासहाला, आला तर फ्रेश वगैरे झाला. की लगेच जेवण करतो आणि मग सात वाजता दोघंही बहीण भाऊ ट्युशन ला जातात.
अरे वा!
सव्वा नऊ ला घरी नऊ हो नऊ सव्वा नऊला आले. का पाच दहा मिनिटं बसतात लगेच ब्रश केले की दोघंही बहीण भाऊ साडे नऊ वाजता, झोपतात आणि त्यांच्यामुळे आम्ही पण साडेनऊवाजता झोपतो.
अरे वा! मग ते दोघे सकाळी‌. अरे मग चांगलं आहे म्हणजे डोक्याला चांगला आराम भेटतो.
रुटींगच आहे जास्तीत जास्त आता कसं झालं ते सगळं माझ्यावर आलंय ना माझ्यावर भार आहे. ती नेन आणण्याच त्यांच्यामुळे आम्हाला दहा वाजत आहे झोपण्यासाठी, कारण की माझं जेवण मागे राहते.
अस असं आहे का मी मी मला घरी यायला साडेसात होतात.
अच्छा!
हा घरी आल्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो की मग थोडंस, ते टीव्ही बघने पोरा सोबत खेळणार.
हा हा
आणि मग म नऊ साडेनऊ पर्यंत जा
ह मला आता ते त्याच माझ्या सगळा भार आला म्हणून मला दहा वाजत आहे नाही आता आम्ही साडे नऊ वाजता आता सगळेच जण झोपतो माझ्या घरी ते म्हणजे रूम मध्ये गेल्यानंतर मोबाईल अलाऊड नाहीये. बघ ना
अरे बापरे स्ट्रीट नियम येत.
स्ट्रीक नियम आहे जे बघा ते हॉलमध्ये बसा किचन मध्ये बसा बघून घ्या तिथे ते रूम मध्ये, पाय ठेवायच्या अगोदर मोबाईल बंद अलार्म इकडेच लावून ठेवावं लागते.
पण चांगलंय पण, अ नाही म चांगलं आहे हे गोष्ट. चांगली अ, अच्छा म्हणजे त्यांचे नियम आहेत का हे.
हे त्यांचे नियम आहे ते घरी असताना ते नसताना तर मी मोबाईलच वापरते.
नियम चांगलेत पाहिजे अरे वा एकदम बर, आता ते बरी का तब्येत त्यांची?
बरी तर आहे सोमवारी झाल ऑपरेशन. पण, ते काय झालं होतं ते पेंटिंग करत होते घरामध्ये. तर ते शिडीवर चढले तर शिडी घसरली.
बर बर,
तिजा जो मनका का राहतो ना,
हा हा हा अरे देव, काय वय होत त्यांचं?
त्यांचं फोर्टी ऐट.
हा का होके.
तर आता ऑपरेशन झालं सोमवारला.
हो,
पण दहा दिवस तरी रिकव म्हणजे दहा दिवस सुट्टी नाही देणार बोले डॉक्टर,
अ जेवढा तिथं आराम करतील तेवढं चांगलंच.
हो नाही त्यांनी म्हटलं म्हणते डॉक्टरने का जोपर्यंत आम्ही प त्याला डॉक्, पेशंटला जोपर्यंत थोडंफार उठवून बसू देत नाही स्वतःहून तोपर्यंत आम्ही सुट्टी देत नाही.
तिकडेच का दहा दिवस.
हो ते तिकडेच आहे त्याच्यामुळेच तर माझ्या मागे आहे सगळी ड्युटी ते म्हणतात ना एक म्हण आहे ना,
बरोबर आहे बरोबर, मगं ते डबा वगैरे त्यांना तिकडे जेवण?
नाही ते जर कोणी कसं आहे दादा ते नागपूरला आहे. आणि आम्ही वर्धेला राहतो वर्धेला राहतो. त्याच्यामुळे कसं जो भेटायला गेलेय ते डबा घेऊन जातात. नाहीत मग तिथे कॅनटी अ तरी दीडाएक तास लागतो जायला.
असं हाय.
हो तर जर, कोणी गेलं तर डबा घेऊन जातो शक्यतो सगळेजन डबबा घेऊनच चालले. जर आणि पेशंटला तिथंच जेवण भेटते त्यांच्याकडून,
हा मग ठीक आहे बरं आहे मग तेवढं.
त्यांच त्यांना राहते फक्त आई म्हणजे सासूबाई आणि, च प्रश्न आहे तर ते कॅनटीनमध्ये ते जेवण करतात किंवा शक्यतो डबेच चालले. हा जो पण भेटायला जाते तो डबे घेऊन जाते.
बरं मग तुमचं ते म्हणजे भाऊंचा जॉब वगैरे मग?
ते आता सुट्ट्या टाकल्या सुट्ट्या टाकल्या त्यांनी, हो, पंधरा दिवसाच्या सुट्ट्या टाकल्या आहे. एमी सी बी ला आहे.
अच्छा अरे वा आता उलट जास्त त्यांची गरज आहे एम एसी बी.
ते एम एस ती एक म्हणजे काही आपल्यालाही परवडतचं नाही ना कारण की कस एरियामध्ये लाईन गेली. की ते सगळे एरियातले लोक मला फोन लावतात.
अरे बापरे लाईट कधी येणार? नाही मग तुम्ही असं बोलायचं अ भाऊ लाईट बील भरलय का.
नाही नाही ते कसं ताई इकडे तर सगळ लाईनवालंच भरणारच आहे आणि हे सफ्टेशन ला ऑपरेटर आहे हे.
अच्छा अच्छा
तर यांचं हे दुसऱ्या ठिकाणी आहे, आणि आमचा जो एरिया येते तो दत्तपूर फिटरमध्ये येते.
अच्छा ओके
आणि नेमकं कसं झालंय माहिती का जे दत्तपूर फिटरमध्ये जे आहे
हा
ते यांचे मित्र आहे ना ते म्हणजे माझ्यासोबतही चांगला संबंध आहे ते त्यांच्या ते फॅमिली सोबत त्याच्यामुळे सगळे मला कॉल करतात, मी त्यांना कॉल करते दादा कधी येणारं टाकीत पाणी नाही मोबाईल बी मोबाईलमध्ये नाही नेट नाही हे नाही काहीच नाही काहीच नाही करा करा करा.
म ते बरोबर कंटाळून करत असेल मग,
म्ह ते म्हणतात वहिनी तशी गोष्ट नाहीय हो माहिती आहे म्हटल मला.
मी पण त्यांचीच बायको आहे करा चालू. नाही चांगलं आहे ना.
अस हाय नाहीतर बहाणा इत के छान सांगतात की झाडं कापणं चालू आहे.
अ हा ते तर पावसाच तर आता काय विचारू शकत नाही तुम्ही.
नाही एक दिवस तसच झालं ते रात्री बाराला लाईन गेली आता आमचा मेन प्रॉब्लेम काय आम्ही ज्या रूममध्ये ए सीच्या रूममध्ये झोपतो, त्याच्यामुळे लाईन गेली काय नाही आली का काय माहित नाही होत कोणी फोन केल्या कोणी फोन केल्यानंतर माहीत होते हा लाईन गेली.
आमप आमप कळलं नाही या वर्षी पण इन्व्हर्टर असल्यामुळे लाईट कधी जाते कधी येते.
तर यांची कशी वनडे ड्युटी राहते तर वनडे अ चोवीस तास. हा मग दोन दिवस सुट्या,
अरे वा एकदम बेस्ट बापरे अशी ड्युटी जर मला असती तर किती भारी काम झालं असतं.
ह नाही हे प्रत्येक सप्टेशनचे म्हणजे खूप जण अशीच ड्युटी करत करतात.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा
वन डे ड्युटी करतात पुष्कळजण ऑपरेटर लोक.
अस आहे का मग बरं मग आमच्या इथून एक पोलीस होते ना ते पण चोवीस तास करायचे आणि एक दिवस सुट्टी असायची त्यांना हा नाही नाही एकच दिवस सुट्टी असायची.
नाही यांना दोन दिवस सुट्टे राहते.
आ सय का.
आणि मग एक यांचा इतका फायदा आहे दादा एक की जसं की आता अ कुठे जायचं आहे बा बाहेर गावी तर ते ड्युटी ऍडजस्टमेंट पण खूप छान होते म्हणजे जसं आता तुमची तुमची ड्युटी रविवारला आहे आणि माझी शनिवारला आहे, आणि मग रविवारी जर काम असेल तर मी त्यांना म्हणा रविवारी अबा तुम्ही ही करा ती करा तर ते ऍडजस्टमेंट करून घेतात.
बरोबर बरोबर माझे चूक झाल्या बरोबर बरोबर.
हा, अशा प्रकारे.
बरय हो तुम्हाला मग जा''--'' समजा ते दिवसभर गेल्यायंत तुमला भी्ती नाही वाटत मग.
नाय सवय झाली आहे आणि मेन म्हणजे माझा. जो एरिया आहे ना तो इतका छान आहे जर मी एक दिवस जरी बाहेर नाही दिसली.
हा,
का दोघी तीघी लेडीज आल्याच पाहिजे माझ्या. घरी किंवा फोन तरी आला पाहिजे फोन तरी आला पाहिजे. त्यांचा फोन तरी येते मला.
नाही नाही पहिल्यापासूनह रहात असाल ना तुम्ही तिथे.
मला आता साडेपाच वर्ष झाले दादा इथे राहते मी.
हा, मा बरोबर मग शंभर टक्क्या मध्ये आपुलकी होऊनच.
हा, त्याच्यामुळे मी जरी दिसली नाही तरी मला फोन येते का कुठे गेली म्हणून.
हा हा, बरोबर. नाही चांगलं बुवा नाही तसं पाहिजे कसे हाय. दुःख सुखाला. लोक जवळ पाहिजे.
आणि दुसरं कारण म्हणजे कसं ह्या एरियामध्ये मीच एक लहान आहे. बाकी सगळे मोठे आहे.
तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली मग.
बारा.
बारा वर्षी झाली अरे वा बरेच वर्षी झाली मग.
हो, बारा वर्ष झाले मला एक सहावीत मुलगा आहे. आणि एक तिसरीत मुलगी आहे माझी.
अरे वा छान छान.
हा, तुमच्या.
मा माझ्या लग्नाला चार वर्ष आली दीड वर्ष.
अच्छा आरे वा वा.
हा, इथे पाऊस खूप जोरदार चालू आहे. मी फिश्फा ग्रुपमध्ये ऍज अ प्रोडक्शन सुपरवा्हायझर म्हणून आहे.
अच्छा.
हा, तिथे पाऊस तर भयंकर चालू आहे इकडे.
आमच्याकडे फक्त हवा हवा आहे पाऊस नाहीे.
आणि मी मी आता बेडरूम मध्ये ना बाल्कनीचा तो हे ओपन केलं ना. खिडकी फुल आवाज येतोय पावसाचा.
अरे बापरे नाही आता साडेनऊ वा द हो येत आहे.
ह
दहा वाजेपर्यंत तरी पाऊस नको येऊ बाबा काय की, मला मुला आणायला जा लागते नऊ वाजता.
मग तुम्ही कशावर जाता घ्यायला अरे वा. अरे वा वा सावकाश जायचं ते आता. खूप अ रस्ते पण असतात हम्म हम्म, जवळ नाही का?
राहते जवळ नाही दादा थोडी जवळ आहे ट्युशन पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे का याची अकॅडमी राहती क्रिकेटची आणि जी दि''--'' ते ट्यूशन लावली मी त्या मॅडमसोबत पहिलेच बोली केली होती.
अच्छा.
जर मला सात वाजताची बॅच जर तुम्ही देत असेल तर मी ट्युशन लावते नाहीत मी लावत नाही,, तर ते म्हणे ठीक आहे घेऊन या म्हणे.
म त्यांना देनचं होतं
हो, नाही नाही असं खुप ठिकाणी गेली दादा, ट्युशन साठी. ते म्हणे की आम्ही सातच्या नंतर ट्युशनच नाही घेत, आणि आम्हाला यायचं क्रिकेट सोडायचं नव्हतं,, कारण की हा आमचा विक पॉईंट होता,, म्हणून मी शेव टि शोधू शोधू मग त्या एक भेटल्या
नाय त्याची त्याची इच्छा आहे ना शंभर टक्के तुम्ही पूर्ण कराच.
नाही ते आम्हाला त्याचा फोकस हवा तोच ठेवायचा आहे, आता मी तुम्हाला सांगु का माझ्या एक म्हणजे वन बे टू बीएच केे रूम आहे घर आहे माझं. तर एक रूम त्याला दिली आहे, त्या रूम मधले माहिती आहे काय, जितके लाइटं लावले आहे, सगळे गेले. पंखा गेला पंख्याच्या पाती पुरन तेड्यामेळ्या करून ठेवल्या त्यांनी आता त्या रूम मध्ये एकही लाईट नाही, आणि लावण्यासाठी होल्डर नाही. टॉर्च लावून कामं करू चाललेय आमची, आता काय करायचं.
बापरे बाप. ! थांबा ताई मी तुम्हाला परत कॉल करतो एक
हां चालेल.
हा हा.